हा आवाज येत आहे का?
हो.
अच्छा, काय चालू आहे तुमच?
काही नाही.
चहा पाणी झालं का?
ह व, इतक्या लवकर का?
ऍडमिशन वगैरे नाही काय घ्यायंच?
ऍडमिशन आता रिझल्ट ना बाकी ना थर्ड सेमचा रिझल्ट यायचं बाकी आहे नाही रिझल्ट लागला नाही अजून.
कधी लागते?
आता ते रिझल्टच थर्ड सेमच बाकी आहे आणि एक तर रिचिकंग टाकायचंय उद्या.
ऍडमिशन कशासाठी घ्यायचं?
ऍडमिशन एल एल एम साठी.
चालू झाले आमचे तर चालू झाले एम एस डब्ल्यू चे ऍडमिशन आज.
हो झाले असतील पण ते आमचे रिझल्टच बाकी आहेत ना. त्याचा मुळे मग ते ऍडमिशन च काय नाही कधी पण घेतात ते.
कधी पण, स प्रोसेस चालूच राहते का?
हो प्रोसेस दिवाळीपर्यंत म्हणजे आपण आपले एक्झाम, एक्झामिनेशन फॉर्म नाही का भरत?
ह, हो.
अ म्हणजे विंटरची, विंटरची आपल्या याची हिवाळी सत्राची.
दोन ह हो हो दोन हजार सव्वीस.
हा दोन हजार सव्वीस ची हिवाळी सत्रा जे आपण भरतो ना तर त्याच्यामध्ये
मधले येतील ना. दोन हजार पंचवीस मध्ये येतील ते.
पंचवीस कसं पंचवीस झालं ना, आता सव्वीस, सत्तावीस येईल ना नवीन एज्यकेशन वर्ष.
हो हो हो बरोबर आहे आता दोन हजार सव्वीस, सत्तावीस येेतील.
हा सव्वीस, सत्तावीस शैक्षणिक वर्ष येईल तर
रिझ, रिझल्ट कधी लागला तुमचा?
रिझल्ट कोणता याचा ना त्याला फायनल चा बरच दिवस झाले त्याला पंधरा, वीस दिवस
आमचा तर आत्ता लागला आमच आत्ताच लागला लगेच ऍडमिशन वगैरे पण येतात. मी सी डी ला ऍडमिशन घेणार आहे, हम्म.
सि डी?
हम्म, एम एस डब्ल्यू ला ऍडमिशन करायचं होत ना वाटते कोणाला तरी?
हो करायचं हो
एम एस डब्ल्यू ला ऍडमिशन सरस्वती कॉलेज ला करायचं का रामप्रसन कॉलेज ला?
एम एस डब्ल्यू करून, करू काय मग
हाव बरोबर आहे. हव बाकी हॉस्पिटल वगैरे केलं नाई का? ऑपरेशन वगैरे केलं नई का अजून, कधी करायचं.
टाईमे का अजून,
गरबड जराशी त्याचीच गरबड चालूये, हो हो चार आठ दिवस.
बाकी मम्मी वगरे मम्मीचं काय चालूय,
काय नाय पैसे नाई. मुंबई
हो टी वी त अ बॅलन्स वगैरे टाकला असेल ना. बॅलेन्स वगैरे टाकलं का? नाई टाकलं का? वायफाय आहे तुमच्या घरामध्ये?
हो आहे पण युजच नाई
रिचार्ज नाई काय केला अजून हम्म,
सीद्ध केलं ना.
अच्छा, ते दोन हजार अकराचा आता ल निकाल लागला वाटते.
करून काय करु
हो एम. एस. डब्ल्यू. करून काय? हो प्रथम दादा विचारू लागला मला की माझं फायनल इयर झाल्यावर मी करू का म्हणे सरस्वती कॉलेजला. विचारू लागला मला.
झालं की तू काय कर आता पुढच्या वर्षी सी. ई‌ टी. दे एल. एल. बी. सी. ई. टी. देऊन दे.
विचारत होता आणि आता क- पुन्हा ट्रीप पण जाणारे बरं अनुभव शिक्षा केंद्राची.
ते जाऊ दे तिकड तुला जा जाणारे का. पण आता कायय पावसाळ्या सगळं पाऊसच पाऊस असते तिकडे लाता अन बिता.
हो कोकणमध्ये पावसाळ्यातच असते न.
पावसाळ्यात नाई चांगलं तिथं पावसाळा संपल्यावर मज्याये. पावसाळा संपते ना समजा सप्टेंबर ऑक् आता क गणपतील मजा असते तीथं खास.
अ कोकणला का
हम्म -णी् इतक ट्रेनची बुकिंग असते आता गणप गणपतीला नाई का -की बुकिंग असते ट्रेनची की टीकीटच भेटत नाई.
हो मागच्या वर्षी मी गेलती नागपूरला गेलतील ना आमदार निवा याच्यामध्ये भुवनमध्ये
हाव हाव हाव पायळेन म फोटो वगैरे बघितले होते.
हो आता आट म्हंजे यावर्षी पण हो ना या वर्षी पण होत ते. पणी आपल्याला एकदाच संधी असते एक एक म्हंजे आपण एकदाच जाऊ शकतो.
एकदा म्हंजे म झाला आता म तुला आता तू त म कोकणात जायचं म्हणल्याव
जाऊ नाई तसं जाऊ शकते न ट्रिप वगैरे करू शकते जाऊ शकते.
हा हा ह
गेलं तरी के केलं तरी चालते.
हा चांगलंय न म.
हो त जायचं होतं ना तुम्हाला जायचं होतं न वाटते.
कुठं जाता आता सध्या.
अ
हॅलो.
हॅलो.
सध्या कुठे जातं म्हटलं?
हो ना जायचंत वाटते कोकणला कुठ तरी.
आता नाही. नंतर दोन तीन महिन्यान.
जर आपल्याला एल एल बी साठी ऍडमिशन करायच प्रोसेस कशी असते बर सुरुवातीपासून सियेटी वगैरे
एल बी सिटी यायची तीन वर्षची
हा म्हणजे काय काय करणा लागते आपल्या अगोदरून प्रोसेस कश सीट अगोद एक्झाम वगैरे देण लागते का हा हा.
बेसिक अभ्यास चालू करायचा आहे रेल्वेचा सीईटीचा अ आपलं. इंग्लिश असते त्याच्यामध्ये इंग्लिश जनरल नॉलेज.
म्हणजे आतापासून ज जर खरंच आपल्या एल बी साठी ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर मग आपण आतापासूनच अभ्यास करायचा.
सिईटीचा करायचा अभ्यास पहिले.
हा हा.
बेसिक बेसिक समजा आपल रिजनिंग पुन्हा मान्य न्या वगैरे हा आणि
सीईटी मध्ये एल एल बी च्या
त्र्यान्नो
त्र्यान्नो दोनशे पैकी किती टोटल तीनशे मार्क तिकडेच असती का तू दिडशे पैकी नव्वद
त्र्यान्नो
त्र्यान्नैव चांगले पडले होते त्या अभ्यास वगैरे केला होता का.
मग माझा ओपन मधून नंबर लागला होता ना
चांगल्या कॉलेज आपल्या ईथे तर वाशिमलाच लागला होता तर दुसऱ्या कॉलेजला लागला होता
कोणत्याही कॉलेजला लागला असता माझा नंबर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये नंबर लागला असता अ
हो माझी एक मैत्रीण ये भक्ती.
कोण कोणत्याही कॉलेजमध्ये लागला असता पण मी काय मी. काय केल मी पहिल माझ हे तेच टाकल ना. वॉशिमच टाकल पहिली चॉईस माझी. पहिला पहिली आवड निवड असते ना पहिल हो. वाशिम टाकल होत दुसर अकोल्याच टाकल होत तिसर मग पुण्याच टाकल. सिंहागड कॉलेज.
चांगल आहे बरे एल एलबी अकोल चांगल आहे कोल्हापूर चांगलये नागपूर चांगल ये एल एल बी साठी
हो पा
वाशिम पेक्षा नाही का संभाजीनगर नाही तर मग कोल्हापूर
तिकड कोण जाव काही माहिती नसती काही नसती इथे होऊन जाते म्हटल ना आमच. पुन्हा आमचा अफिलेटेड आहे ना बार काउनसनला. आमच कॉलेज जे बार काउन्सलप ऑफ इंडिया ये ना. हॅलो त्येल एफिलेटेड ए. त्याला म्हणजे संलग नेते त्याला. त्याला संलग नेते त्याच्यामुळे दरवर्षी तीन चार लाख रुपये भर तुला आमच्या कॉलेज वाले. बार काउन्सला तर दरवर्षी देतात तीन चार तीन ते चार लाख रुपये.
आ का?
आप सीड
आवाज अडकू अडकू तू रेंजमध्ये ये थोडसा आवाज अडकु राहिला.